हा आ.
बरं बरं.
हम्म हम्म जेवायलाच बसायचं होतं, पण तुमचं कुणाला त्याच्या आधी एका मैत्रिणीचा आला होता पण तिचा फोनच लागत नव्हता. कावर काय माहिती.
असंय कधी कधी नेटचा इश्यू पण होतोय ना त्यामुळे लागत नाही.
हम्म पण मग आमच्या घरात ना हॉलमध्ये फूर रेंज. अस मग त्याच्यामुळे मी तिथेच बसून कॉल करते
आमच्या घरात काय होते, मला सगळ्यांसमोर नाही बोलताय मग वर रूम म आल्यावरच मी कॉल. करते.
हो ना हा मला वैसल तई बोल हा. नऊच्या पुढे खरा म्हणे.
हा साडेनऊच्या नंतर मी फ्री असते, आणि दुपारी पण म बारा साडे बाराच्या नंतर मी फ्री असते तीन वाजेपर्यंत.
हो का.
हा दुपारचा पण आहे, टाइम आणि पाच सहाच्या दरम्यान एक तास भेटत बघा मला.
पाचच्या नंतर एक तास भेटतो का.
हा म्हणजे खाली गेले कस चहा पाणी भांडे ते असतात ना मग ते काम करून येऊन मग
हम मग उद्या जमलं तर मी तुम्हाला पाच वाजता करन फोन
हो चालतय तुम्हाला दुपारी टाईम नसतो का?
आपलं लग्न आहे ना उद्या पूने पुरे आहे त्याच्यामुळे उद्या दिवसभर जमणार नाही असं येत नाही दिवसभर असतो माझ्याकडे वेळ पण उद्याचा दिवस नाही जमणार ना आता दोन तीन दिवस तर नाहीच जमणार म्हणजे आता आहे बघा अं चौदा दाखवताय पण मग आता त्याच्यातले तीन चार तर गेलेच असेच गेले आओ
माझा आता तुम्हाला झाल्यावर मग पंधरा पूर्ण होतील बघा
हम्म हम् पूर्ण झाले का म्हणजे असं एक पण फेल नाही गेला
माझे अ एक झालंय वाटत शून्य सेकंदच
हो ना
हा
रात्री मी त्या ताई ना बोला ना
नाही नाही कधी कधी काय होत नेटचा इश्यू झाला ना की कॉल ऑप ऑपच कट होत
हो ना ते मगशी पण हा मगशी बा केला तो पण सेकंदच दाखवतोय फक्त आपोआप गेला तो पण
असं आहे का?
हो ना हो ना मग तीन कॉल असच गेले आता
मगाशी तर अक्षरशः मला रेंज नव्हती त मी बाथरूम मध्ये गेलते हा हा.. आणि मी ज्यांना कॉल केलता ना अ काय झालं माहितीय का ते बाहेर खाली थोडं आमचं काम चालू होतं ना मग सगळे घरातले मेंबर बाहेर उभे होते ते मग मला कस तरी वाटायला लागलं गॅलरीमध्ये येऊन बोलायला मग शेवटी मी बाथरूम मध्ये
ह बाथरूम मध्ये रेंज होती का?
रेंज होती बॅक साइड ला खिडकी आहे ना तिथून मग रेंज येत होती मला आणि इकडून सम रून पण येते बर का गॅलरीतून पण ते आमच्या समोर शोश खड्डा आहे ना तो पूर्णपणे भरला होता अस रोड व पाणी येत होतं ना मग शेजारी पाजारी जरा कुरकुर करायला लागले होते मग ते जेसीबी तेन बोलून खड्ड परत खनला मग ते रिंग वगैरे टाक ते का दिवसभर चालू होत
अच्छा
हा मग माझे मिस्टर सासरे वगैरे सासूबाई वगैरे सगळ्या बाहेर होत्या. म्हण त म कोणाला गप्पा मारते काय असं काम करते.
हो होत आओ तसच माझी सासूबाई माझ्याकडे पाहतच राहती जर फोनवर जर बोलत असलं तर.
हा आणि आपल्या कशा अशा जनरल गप्पा असतात ना बऱ्यापैकी. क्वचित एखाद हे मग कोणाला असं म्हणजे विश्वास पण नाही बसत. मग मी बाहेर आलेच नाहि मी आपली बाथरूम मध्ये बसले.
हा हा हा हा हा हा.
मला मी जिला कॉल केल तर ना ती मला म्हणायला लागली आता काय करती तू कुठेच नको तिथेच बस.
हा हा.
मग पाण्याचं कनेक्शन बंद केेतलत त्यामुळे काम पण राहिलं होतं मग मी आज बराच फ्री होती मग दुपारी मी बरेच कॉल केले आहो तरी
हो ना मला आज नाही आज नेमकी पुऱ्यांचं भाजलं दिवसभर तिकडच होती हॊ नाही उद्या तर नाही जमणार फोन हातात घ्यायला पण बघू आला जेवढ. सकाळी होईल दहा वाजेपर्यंत तेवढं करल एक दोन,
हा हा मी पण काय केलंय सुरुवातीला म्हणजे अस न अननोन नंबरला कॉल कराय. ला जरा हेच वाटत ना, आपली ओळख नाय, काय, काय बोलायचं काय नाय मग मी काय केलं हे माझ्या बहिणी आणि त्यांचा फ्रेंड सर्कल, मी
हम्.
त्यांनाच कॉल केला म्हणजे कसं बोलायला काय नाही कधी दहा मिनटं होऊन जायचे काय कळत बी नसायचं.
हा आमचं तेच झालं मग.
हा आणि बऱ्याच बायका काय सांगतात अरे म्हणजे असं.... नॉन नंबर कॉल केला ना नेमकं काय बोलायचं काय प्रशन नुसत ते मिनट बघत बसावे लागतात. हा म्हणजे पटकन सुचत नाही म आज म्हंटलं आज नंबर ला करायचं, दुपारपासन मी तें ग्रुप ओप ओपन करून त्याच्यातले नंबर काढते, आनी म्हणजे बऱ्याच अशा वेग वेगवेगळ्या बायकांनाच फेक कॉल केलं बर का. म्हंटलंय एकट्रय कर हा मी घरीच असते.
अच्छा. बरं आहे ना मी असं तेच आहे ना मग मी.
मग हे काम पण आपल्या रेग्युलर थोडं ना येते कधीतरी येते.
हा.
रिकामा ऑडिओ मला तर आता म्हणजे त्या त्या सगळ्यांना आधी आलं होतं काम त्याच्यानंतर दोन तीन
हो ना हम् हम्. मला पण आवडलं पण काही हे काम हम्म. हा ना गप्पा मारय. च्या,
गप्पा मरायच्या. एरवीम्हटलं गपपा माराला कोण पैसे दयला लागले आपल्याला आपल्याला गप्पा मारण्याचे पैसे भेटतात मग तर माय का अजूनच. झाले. हो मग अशी पण मी खूप अशा वेगवेगळ्या... लेज ला बोलले ना ते छान वाटलं असं वाटलंच नाही आम्ही पहिल्यांदा बोलतोय ते.
हा ना.
थोड्या रेसिपी त्यांच्या इकडचा काय स्पेशालिस्ट आहे अश ह्याच्यावर चर्चा केली आम्ही.
हा हा.
त्यामुळे त्या खूप खुश झाल्या मला म्हटलं तुम्ही मला उद्या नक्की कॉल करा नाही आज संध्या काहीतरी करा साडेनऊ...
हाहाहा.
म्हंटलं चालते नक्की करेल म्हटलं माझा नंबर सेव्ह करून ठेवा एकजण त्या म्हणायला लागल्या.
रिकामा ऑडिओ
जेवण.
नाही अजून म्हणजे रोज होतय सासूबाई असल्या का होत रोज साडे आठला जेवण पण आज नेमका ते लगन घरी थांबलेय. आणि मग चाले हळू हा.
तुमचा शेड्यूल कसा असतं दिवसभराचा?
दिवसभरच काही अ मुलगा येतो तो जातो जॉबला त्यांचं आवरून दिले.
रिकामा ऑडिओ
का मग आपला आपला स्वयंपाक हा मुलगा मोठा एकच आहे. हम्म एकवीस वर्षाचा हाय तो.
पण एकच मुलगा आहे.
हम् या ताईंनी पण खूप उशीरा हून दिला ना छोटा आहे त्यांचा पण..
हो खूप छोटा आहे. गॅप भरपूर झालाय त्यांचा हम्म ती मोठी आहे
आमचे दहा मिनटं कधी होत होते आम्हाला
ऐका ना माझ्या ना दोन्ही बहिणी तुम्ही फोन करायचा तुम्हाला असं वाटणारच नाही आपण म्हणजे पहिल्यांदाच बोलत
हो खरंच असंच वाटलं बर का खरंच
म्हणजे इतक्या त्या छान बोलतात ना की लगेच असे लोकं
हो मी तर त्यांना लगेच सांगितलं म्हटलं माझा नंबर सेव्ह करून घ्या मी ला घेतला ते त्यांचा नंबर सेव करून
मी दिदीला कॉल करणारे म्हणजे मला का नेमक माझ्या आधी त्यां कॉल झा आता कशाचे काय मला आ आनोन नंबर वर करावे लागले आणि ते जे वहिनीची फ्रेंड होती ना तिचे पण पाच कॉल झालेले त्याच्यामुळे आता तिला मी नाही लावू शकत
हम्म हम्म हम् पाचदा करू शकतो आपण ना हम्
मग बहुतेक ना मी माझे झालेले वाटत त्यांच्यासोबत पाच कॉल ते लागत नाही
काही नाही तुम्ही मला करू शकता फक्त माझी आता उद्याचीच नेमकी गडबडे मला करू शकता तुम्ही फोन
ह हा मी काय करते माहितीय आहे का मी आता बरेच नंबर सेव्ह करून ठेवले आहेत मग नेमका कोणता नंबर कोणा सांगू शकत नाही मी आता
आज आपण करून घ्या ना
हो चालतय मी आताच ते काय करते लिहूनच ठेवा लागणार आहे मला कारण नाशिकच्या पण एक दोघी जणी होतय त्या म्हणायला लागल्या उद्या कॉल करा कॉल करा
हम्म माझं नाव सुनीता बर्वे येत ना मला मुलांचे येत सायसंचित नावा असते
माझं काय आलंय
हम तुमचं काय आलं काय ना बाई मी काही एवढं बघितलं
असं आहे का तुमचं येत आहे बघा सुनीता शाम बर्वे म्हणून
हो
म्हणजे सगळ्यांचे मला वाटते नाव येत आहे ज्या वेळेस कॉलेेत आहेत ना तेव्हा नावं येत
हा ना हा हा नाव येतं बर का यांच्यावर यांच्यावर जर
ह ह्या कार्याच्या ॲप वर येत आहेत नाव सगळ्यांचे कारण आपलं रजिस्ट्रेशन झालं त्यांच्यामुळे कदाचित येत असतील ते ग्रुप वर मेसेज टाकलेवर, पण कोण रिप्लाय देते, कोण रिप्लाय देत नाही.
हा तेच होऊन जातं ना. म्हणून मला वैशाली ताई नी तुमचा नंबर दिला, वर्षा ताईचा नंबर दिला आणि तुमच्या त्या बहिणीचा, पण नंबर दिला, त्यांनीच दिला मला नंबर.
हा आता काय करा हनाच कॉल करा, तुमची कधी कॉल होतील तुमच्या बी नाही लक्षात येत.
हा नाही अ तुमच्या बहिणीचे झाले, माझे पाच कॉल. आता हो झाली आमच्या. दिवसभर न केले. तिकड नालो पुऱ्यांच भाजून पाच वाजता केले मी म पाच वाजता हम्म.
अच्ा अच्ा ऐका आता टाइम होत चाललाय, आता तुम्ही एकदा ट्राय करा, म्हणजे तुमचं पण एकदा होईल ना,
चालेल मी लगेच करते मग.
हा आता होऊ द्या साठ सेकंड होऊ द्या ना अडोतीस एकोणचाळीस झाले.
किती कि
मी. उभी राहते तुम्ही मला लगेच कॉल करा. तसं दोघींची एक एक झाल्यावर, काय वाटायचं नाही ना. बाकी अजून.
बाकी असून मिस्टर यायची जेवण करायला मग जेव उशीिरा येतो ना ते सगळं उशीर म्हण जात.
चालते ठेवते मग.
मलग करर्ते